हा हा, नमस्कार मॅडम मी कार्या अँप चा टास्क. बद्दल तुमच्याशी दहा मिनिट बोलणार आहे तुम्हाला वेळा आहे का.
हो हो, बोला.
तर आज आहे ना मी प्रवासाबद्दल. बोलणार आहे तुमच्या सोबत दहा मिनिटं तर. प्रवास जर आपण ना हर प्रकारे करतो. पण मी आज जहाजान. च्या जहाज प्रवासा विषयी तुमच्याशी बोलणार आहे. ठीक आहे. तर, जहाजहाचे भरपूर हा. पहिल्या जुन्या काळापासून, जहाजांचेच प्रवास आणि मालाची आणि लहान वाहतूक करायचे, पूर्वीचे लोक.
हो, पूर्वीचे लोक बरोबर.
हा. त्यांचा प्रवास खाली करतात, आणि आणि त्याच्यात क्रुज अं, क्रुझ मधील प्रवास हा महत्त्वाचा ठिक-ठिकाणी अ, एका ठिका एका ठिकाणहुन दुसऱ्या ठिकाणी, माल, माल वाहतूक साठी, त्याचा हा माल वाहत घेऊन जातात. आणि आणि खूप छान अ, प्रवास जहाजाचा करताना. फार समुद्राच्या लाटा, निसर्गरम्य वातावरण. असं, पण थेट आपल्याला अनुभवता येत हा.
बर
आणि अ, आपल्या हा, बर आ, हा अनुभवता येत. आणि आपल्या भारतामध्ये तर, भरपूर ठिकाणी. त्याचा उपयोग केला जातो. भारतात जलप्रवासाला चालना देण्यासाठी हा. असं, तू जलप्रवासाला चालणा दे हा.
जड वाहनांची वाह आपल्याला मालवाहतूक जरी करायची असली म्हणजे आपण जहाजचा प्रवासच निवडतो. कारण ते, खूप जड अवजारे अस असते ना, जसं की गाडींची देवाण-घेवाण करायची राहिली आपल्या देशातून अधिक मालमत्ता राहिली ही, ती देवण-घेवाण करण्यासाठी आपल्याला
हो.
कारण तो तोच प्रवास आपल्याला फायदेशीर ठरतो आहे ना. जहाजांचा प्रवास.
अ, आणि ह्या क्रुज जहाजामध्ये आपल्याला आहे अं, क्रुझ जहाज आहे त्याच्यात, त्यापासून त्यातून आपल्याला मुंबईला गोवा किंवा लक्षबीच, लक्षद्वीप दरम्यान प्रवास करता येतो. त्या क्रुज जहाजामूळ, मुळे
आणि आ, आणखीन जहाजाच्या प्रवाशांना आपल्याला प्रत्यक्ष अनुभवता येतो. अ, समुद्राच हे पाणी वगैरे. अ, समुद्रावर तरंगणारे आलिशान हो, हॉटेल पण असतात. क्रुझ जहजावर मूळ हॉटेल्स पण असतात त्येच्यात, आणि त्यात राहण्यासाठी खुल्या असतात. स्विमिंग पूल असत, आणि हम्. स्विमिंग पूल स्विमिंग पूल पण असत त्या क्रूझ जहाजामध्ये रेस्टॉरंट असतं. आणि मनोरंजनाचे पण अनेक पर्याय असतात त्या क्रुज जहाजामध्ये. आ -आणि मग दुसरं झालं कार्गो जहाज. हा कार्गो जहाज पण एक खूप मोठा विशाल असा कार्गो जहाज असतो. अ त्याचा पण वापर आपण माल देशात दुसऱ्या देशातून अ देशातून दुसऱ्या देशात मालाची अ वाहतूक करण्यासाठी आपण त्याचा अ त्या जहाजाचा कार्गो जहाजाचा वापर केला जातो त्याचा त्याच्यामध्ये आपण कंटेनर असतात. उदारणार्थ त्याच्यामध्ये तेल किंवा गाड्या अशा मोठमोठ्या वस्तू आपण त्या आपण त्या कार्गो जहाजातून अ हे करू अ मालहतूक करतो.
कारण ते शक्य शक्य त्या पाण्यावरूनच जाणारे ना आणि बाकीचे जस की विमान म्हंनलं विमानावर एवढे जड जाऊ शकत नाय. आपण हायवेला हे प्रवास नसतो तो. एवढ जड वस्तू घेऊन जाऊ शकत नाय. म्हणून ह्या ज्या मोठमोठ्या जहाज ते असतात त्यां त्यात टाकूनच त्यांना प्रवास करू शकतो.
बरोबर आणि लहान लहान आपण अशा साध नदी काठी वगैरे असं या काठ्यावरून त्या ठिकाणी किंवा समुद्रा समुद्रा जवळच्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी असं पण आपण प्रवास करून आनंद घेऊ शकतो. आपण जि पर्यटनाला जातो कुठ फिरायला जातो किंवा तिथे नदी असते किंवा असं हे असे बोट वगैरे असते ते पाण्यावरून आपल्याला अ प्रवास करून तो आनंद आपल्याला घेता येतो. आणि जहाजांचा प्रवास पण एकदम आरा आरामदायी असतो. त्याच्यात तो क्रूज मधला तर खूपच चांगला आरामदायी असतो तो. ते एका ठिकाणावर आपण हॉलिडे असं अ मनवण्यासाठी पण आपण जाऊ शकतो.
हो. मजा घेण्यासाठी सुद्धा आपलं ते पूर्ण निसर्गरम वातावरण असतं पूर्ण निरळसार पाणी अस त आजूबाजूला आपल्याना देखील आणि लहान मुलांना देखी खिल मजा वाटते का होडीमध्ये बसण्याची जहाज मध्ये बसण्याची. पण तर अशा प्रत्येक नद्या बघत असतो नदींमध्ये सुद्धा असतीत हाय ना छोट्या छोट्या जहाज गावांकडे जास्तीत जास्त होडी असतात बोट असते.
हो आणि त्या छोट्या मोठ्या जहाजामध्ये पण आपल्याला निसर्गाचा आराम भरपूर आराम घे -घेतला जात. तो. हॉलिडे आपला एखांदा होऊ शकतो आणि क्रुझमधील तर खूपच त्याज्यात सगळ्या प्रकारचं हे असत अ हॉटेल सारखे असतात ते.
हो. पूर्ण आरामदायी प्रवास असतो ना हा त्याच्यात सर्व सुख सुविधा आपल्याला सुख सुुविधा आपल्याला उपलब्ध
उपलब्ध असतात.
बाहेरच्या हॉटेल्स वगैरे मध्ये मिळतात. रेस्टॉरंट वगैरें रूंम्स वगैरें मुलांना खेळण्यांसाठी पूर्ण सर्व उपल्ब्ध असं त्यांच्यात जहाज मध्यें असं जेनं तरुंण प्रवाशांना कांहीं कसल्यां गोष्टीची कमी नको पडांयला म्हणूंन त्यां जहांजीमध्यें पूर्ण सुंख सुुविधा त्यांनी दिलेली असते आणि ते आपल्यांला आनंद घेण्यांसाठी सुद्धां छान असतांत ते
हो आणि आपणं बुकिंग पणं करूं शकतो त्यांचं जसं आपणं विमानांचा प्रवांस करतो विमानांची बुकिंग करतो तसं आपणं यांचा आपणं परदेशांत जाण्यांसाठी पणं आपणं किंवा फिरी बोटची फेरी मारण्यांसाठी पणं आपणं असं त्यांची बुकिंग करूं शकतो अश्या जहांजांचे ते वेग इकडे इकडे असे भारतांत पणं आपला जलप्रवांसाचा असांयला पणं खूंप चालंना आहे कंपन्यांसोबत खांजगी कंपन्यां संगत सोबतं पणं असतांय आपले करांर पणं असतांत किंवा आपणं करूं करूंन घेऊं शकतो ते करांर करूंन आपणं पणं आपलं बिझनेस म्हणां किंवा आपल्यांला प्रवांस करांयचा आहे कुंठे दुसऱ्यां देशांत जायचं आहे तरं आपणं ते आपलं स्वंतःचं खांजगी खांजगी आपणं बुंक करूंन आपणं असं पणं जाऊं शकतो
हो संध्या आपणं ऑनलाईन आंता बरेच ऑनलाईन बुकिंग होतो म्हणूंन आपणं हे ऑनलाईन बुकिंग सुद्धां करूं शकतो किंवा रजिस्ट्रेशन एकदाचं रजिस्ट्रेशन झालं म्हणजे आपल्यांला घरं बसल्यां तिकीट सुद्धां बुकिंग असतं आणि ते उपल्ब्ध करूंन देतांत आहे नां आपल्यांला सोयी
हो हो पहिले पहिले कायं असं ऑनलाईनचं बुंक करतां नां आंज आंजकांलच्यामुळे आपणं सगळं ते बाजांर चं पणं बुंक करूं शकतो अश्या सुविधा झाल्या प्रत्येक ठिकाणी आणि खूंप आनंद पणं घेता येतो लहांन मुलांना पणं मोठ्यांना पणं आपणं वातांवरणांचा थेटं आनंद घेतां येतो आपल्यांला अनुभव मिळतो ते पाणी पा पाणीच्यां लांटा आणि निसर्गरम्य वातांवरणं असे त्यांच त्यांच्यामुळे असं ते हां
आजूंबाजूंला पूर्ण पाणीच पाणी बघांयला मिळतं तो आनंद
पाणीच पाणी हां तो अनुभव आपल्यांला स्वंतः अनुभवता येतो आणि अं हो बरोबर आणि त्यांच्यातूंन आपल्यांला कांहीं शिकतां पणं येतो भरंपूर मुलांना पणं आपणं सांगू शकतो प्रवा ह्यां जलप्रवास त्यां बद्दल जहाजांच्या प्रवासांबद्दल आंता खूंप मोठ्यां प्रमाणांवर जहाजां प्रवांस करतांत पूर्वी कसं पूर्वी पणं करांयचे पणं मंग आंता खूंप सुवि हां पूर्वी अशी सांधे होते एवढ्यां सुंखसुविधा नव्हत्यां त्यांनां पूर्वी
नंव्ह होत्यां बरोबर आता प्रत्येक जहाजांमध्ये, प्रत्येक सुखसुविधा झालेल्या आहेत.
हो. पूर्वी अशा एवढ्या जहाजांना एवढ्या सुख- सुुविधा नव्हत्या, आता भर भरपूर उपलब्ध झाले आहेत. ह आता पूर्वी आशा साध्या अ, कि, अ, किनाऱ्यावर. पूर्वी तर हे रस्ते पण नव्हते. तप पानमार मधूनच लोक खूप ठिकाणी नद्यांची गावं असतात. मग ते नद्या त्या गावामध्ये हम्म, पूर्ण म्हणजे आपलं असं आपल्या, निर्वाहाचं पूर्ण सामान आणणं. किंवा एखाद्या पेशंटला, पण सुद्धा ते बोटीतूनच जहाजा तून वगैरे अशी तेन यायचे, हा ने -आण करायचे हा पाणीचाच प्रवास होता पूर्वी, पूर्वी, पूर्वी हा आता ह्यसनी सुविधा आल्याय विमान झालं, रेल्वे झालं हो.
हा बोला.
अशा, अ खेड्या गावात अजून पण त्यां न वरून, अ खेड्यांमध्ये बोटणी वगैरे प्रवास करतात. आनंद घेण्यासाठी किंवा आ, शहरातली लोक जातात. अ जहाजांवर फिरण्यासाठी, अ आनंद घेण्यासाठी. चालेल मॅडम मग, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून चालेल.